हॅलो हा आवाज येतोय काय हा येतोय. आणि काय म आता
काय नाय आता स्वयंपाकाचं जरा बघायचं मम्मी जरा बाहेर गेलेय.
हूं हूं
हं आता ती आली की मग स्वयंपाकाच बघायचं.
तू करतेस का? मम्मी करते स्वयंपाक
मी करते सकाळी मम्मी करते संध्याकाळी मी करते.
हम्म हम्म चांगलं आहे होय आता घरी आहे म्हटलं की करायलाच पाहिजे आणि तेवढंच मम्मीला हातभार लागतय.
होय.
हम्म.
मम्मी पण जाता ना दिवसभर कामाला
होय काय हा हां
होय ते बेकरी आहे आमच्या इथं म तिथं जाता.
हम्म हम्म
तिथ बिस्किट खारी वगैरे करत असते.
हा हा मग होत्यात त ज संध्याकाळी मं ते कसं बाहेर जर जाऊन फिरून म्हणजे काम तेन करून आलं की कंटाळा येतय.
होय म ती जरा फिरून येत आम्हला मी संध्याकाळी स्वयंपाकाला घालते.
हम्म हम
दिवसभर आणि असतय हीकडचं तिकडचं हे ते आवरायचं. घरात म्हणलं की काय एक काम असतय. होय. कॉलेज चालू झालं की मंग लाय धावपळ होते दिवसभर कॉलेज असतय ना नऊ ते पाच.
हा हा.
मी काय घरी काय काम करायला होणारच नाय ये त्यावेेळेस
हा मग आता हाय तोपर करून घ्या.
होय होय ते तर झालंच की हा.
आणि तेवढंच मम्मीला पण जरासं हे होत नाई म आता तिथना कॉलेजला तेन गेल्यानंतर ना मग होता येते. एकटच करायला लागणार सगळं.
होय मग तिला एकटीलाच करायला लागणार ना त्यामुळे आता हाय तोपर्यंत करायचं जरा.
हा हो तेवढंच मदत पण होतय. तवरका तेच काम पण होतात
होय. हम्म.
स्वयंपाकात काय नियोजन काय भाजी तीन.
भाजी आता दोडक्याची भाजी करायची.
हा हा.
दोडक्याची जरा भाजी करत्या त्याची साल काढून जरा चटणी पण करत्या.
हा हा हो ते छान होतय.
छान होतय सालकाढुन त्याची चटणी लसूण तेण घालून जरा जिरे लसूण घालून मिरच्या घालून छान होता.
हा मिक्सर लावतसा का ज म्हणजेस कुटतसा ते
हा जरा तव्यात मध्ये असं हे केलं की होत एवढं काय हे होत नाही तव्या ममी सर्वेक्षा तव्यामधले छान लागते ना.
हा हा मिक्सरला केलं की खूपच ते हे होत असेल गैर होत असेल.
होय.
हम्म हम्म.
हम्म.
माझं तर बघायचं तर काय काय करायचं मिस्ट्रसने फोन करून विच विचार ना भाजी कुठलं करायचं काय करायचं.
हम्म होय मग घरी कोण कोण असतंय.
सासू सासरे आम्ही नवरा बायको दोन मुलं.
हा. हा. मग आता गांधीनगरला वगैरै सेल वगैरे लागले असतील की कपड्यांचे.
होय लागलय की.
हा मग गेलता का नाही.
ना मध ह्याला गेले होते सीमामध्येध्ये छान आहे पण त्याच डिस्काउंट हच्या मते चांगलाय कप
हा हा कोल्हापूरमध्ये कपडे छान मिळतात नाय.
हो कोल्हापूरमधून छान मिळतात.
हम आम्ही पण दिवाळीच्या वेळेस येतोय कपडे घ्यायला कोल्हापूरलाच मागच्या वेळेस पण आलेलो होत
हम्म हम्म.
कपडे स्वस्त भेटतात जरा
हम्म आम्ही जास करून कोल्हापूरलापेक्षा इथ कंगण मध्ये त्यांचं त सीमा कलेक्शन मध्ये कंगण मध्ये आशीर्वाद मध्ये आम्ही इथूनच घेतो
हा.
हा म्हणजे ओळखीच्या आहेत ना इथं.
हो.
हम्म.
मग ते ओळखीच असल्यामुळे जर असं एक वी आ अर्धा डझन हे घेऊ आम्ही कसं म्हणते काय ननन सगळे हे म्हणताना आम्ही एक एकदमच घेतो आम्ही अर्धा डझनाच्या वर ते हा मसक कधी पण खरेदी करताना एखाद्या वेळेस कुठे बाहेर त्यां आहे हरला त्यां द्यायच करायचं असलं की एक्स्ट्रा घेतलेलं असते ना मग ते कमी मिळ ते म्हणताना आम्ही ओळखीच्या ठिकाणी जातो.
हम्म.
हम्म परिवार म्हणून आहे तिथं. जास कोण सिंधीची लोकच आहेत ना तिथं.
हा. महालक्ष्मी होय महालक्ष्मीला वगैरे गेला होता की नाही.
हा गेले होते की.
तुमचं काय तिथल्या तर सारखं होत असल दर्शन-
होय सारखं होतय आमचं सारखं होतंय आम्ही दसऱ्याला आम्ही चालत जातो.
हा आमच्या इथून पण झालं होत दसऱ्याला.
हो इ इचलकरंजी चे भरपूर असतात.
हो चालत येतात ना रात्रीचं.
हो रात्रीच एकट तर तुमची इचलकरंजीची म्हणजे तिला जर पायाला जरा चालता येत नाही आपंग आहे. ती सुद्धा काठी टेकत टेकत येते ती
हो
आणि मधन रुळावरने येतात छोटी छोटी मुलं असतात
होय छोटी छोटी मुलं सगळीजण लहानापासून मोठ्यापून सग
हो आम्ही गेल्या वर्षी माझं पोरगं बी आल होत म्हटल मला त्रास होतो त्याला काय त्रास काय झालं नाही माझ्या माझे पाय सुजले होते पाय दुखत होते आणि मी आल्यावर मी म्हटला मी काय करणार नाही म्हटलं मी झोपून टाणार म्हटलं कपडे भांडे करणार जो पण तो नाही तो आला आणि खेळायला पण गेला तू झोपला सुद्धा नाही म्हण तुझं पाय दुखत नाहीय मला काय झालं नाही म्हणता य तो आणि असं तो हा चालत चालत पण थोडत होता पळत पण होता असं फास्ट पण होता आणि आम्ही जरा असं पास इिकडं तिकडं बसल तर तो बसलाच नाही आणि लहान मुलांची एनर्जी जर असं वेगळीच असत ना ते हा
हम्म त्यांना जर हाऊस असत फिरायची वगैरे आणि त्यांना सवय असत फिरायची आपण कधी तरर जातो त्यामुळे आपल्याला जरा त्रासच होतोय
हा मी त्याला म्हंटलं अरे तू सकाळी लवकर पाटे लवकर उठला आहेस म्हणजे साडे दीड वाजता त्यां उठल असेल आम्ही
हा हा
दीड वाजता उठून करून आंघोळतेने म्हटलं की दोन अडीच वाजता तू ये मी ये रस्त्यावर सगळी जाऊन उभारलं कूपर्यंत दोन अडीच वाजताय मग त्याला मी म्हंटलं तर रात्री झोप झालं नाही तू दुपारी झोप आहे म्हणून आलाच मला झोप आली नाही मला दुखत नाही म्हट तो मला म्हट त झो झोप म्हटला मी खेळून येतो
लहान मुलांना नाही हवशचत
होय मग मी आल्यानंतर ना पला झोपले झोपून उठल्यानंतर ना मग मी सगं काम केलं
हम्
हमं आता माझी मुलगी पण लागली होता गेल्या वर्षी दादा आला होता या वर्षी मी पण येणार
हा
हम्म हे त्यांचे पप्पा म्हणत तिला घेऊन गेलं ती कुठं रढाय आली पाय दुकालाला मी सांगितले की मला फोन कर मीेतो तिला न्यायला
बाारयची मग
हम्म म रात्री त्यांना फोन करून सांगायचं ती पाया दुखालाय ति जं रडा ला आली आहे या म्हणून
हा
खरं ये असं खूप एवढं छोटे छोटे मुला आणि ते कसं पायात चपल नसंसं चालायचं ते ना ते हा इचलकरजीचे त्यां खूप लही बाहेर फारज गावच्या येतात खरं म्हण तर दुसरं काय वाटत हा हो खरं ती आपण काय की नाही ती काठी टेकत टेकतथे म्हणजे ते मला ते कसं वाट त्याला दिवशी विचारलं तुम्ही कस आला असा तर आम्ही मधन त्यांना रुळावर न आलो म्हणून सांगितलं त्यांनी
हा
मी म्हंटलं अंधारात आणि कसं होते मोठे मोठे खड्या आहेत ना रुळावर तशी ती मग पाहायला काय? न घालता करता टोचत टोचत आलो म्हणाली.
हा
तस ते म्हणजे देवदर्शनला ते ओढ असलं ना तर काही होत नाही.
काही होत नाही ज्याला ओढ असत ते कसं पण येतय.
हा हो मी आता चार पाच वर्ष झाले चाललेत. छोटे छोटे खूप मुलं असतात आणि कशी माहिती काय असं गर्दी लाईन लागलेली असतात की नाही. त्याच्यामुळे आम्ही बोलत कुठपर्यंत आलो गेलो ते समजतच नाही.
होय बोलत बोलत खूप रस्ता आपल्याला पार होतोय कळतच नाही आपल्याला आपण बोलत बोलत.
हा आणि सगळी लोक भरपूर लोक असतात मग ते रस्त्यावर कशे ते पाण्याची बॉटल एक रस् हा स्टॉपला चहा.
स्टॉल असतात ना
हा हो कोण खाणारे खातात, उपवास असतय
होय खहत नाहीत कोण असं पण होतय ना
हम्म
हम्म मग तुम्ही दरवर्षी जाता चालत.
काय ते?
दरवर्षी चालत जातात काय म्हणलं?
हा हो दरवर्षी जातो आम्ही.
हो
आता चार पाच वर्ष तरी झाले असतील.
हा मग रात्रीच जाताय? म्हणजे सकाळी जरा लवकर दर्शन होत असेल ना?
हा सकाळी सहाला सहा सव्वासाला म्हणजे ती अ आरती आम्हाना भेटते त्यावेळेस आम्ही मंदिरात असतो आम्ही.
आमच्या इथली इ इथून तरी रात्री आठ नऊ ला बाहेर पडतात. मग मला दहा वाजतात बाहेर पडायला. पहाटे चार पर्यंत पोहोचतात तिथ चार पाच.
हा हा
हम्म
गेल्या वर्षी तर असं आम्ही ज्या वेळेस गेलो होतो की नाही असं आम्ही बाहेर उभ म्हणजे असं उभारलेल आम्हीम ढकलत ढकलत वरती पायऱ्यार्ंत घेऊन गेलो आम्ही अंतराळीच आम्ही हाह
हह्ह्हहहह होय गर्दी भरपूरते असं ढकलत ढकलत जरी गेले ढकलं तरी माणसाला कळत नाही आपण कुठून कुठे गेलोय.
होय सगळं तसच होत, मला माझा पोरगा तर म्हणतो मी चालोच नाही. म्हणतो ढकलत च ह्ह्हहहह हीह्ह्चं तो पहिलाच आंगाण बारीक हाय. सांगत होता, ममा मी चालोच नाही म्हणतात मी उभा राहिलो ढकलतच घेऊन गेलो.
हाह ही सहज जरी उभा राहील तर ढकलत घेऊन जातात लोक. आणि गर्दी असते त्यामुळे धक्काबुकी भरपूर होते.
हा होय पण मंदिरात गेल्यांतर नाही ना छान वाटत खर असं पण चालून आल्या नंतर आपल्याला पाय दुखायला आलेय करायला आलेय असं काय वाटत नाही घरी आल्यांत हा घरी आल्यावर जर असं अ त्रास हो मला तर त्रास होत हा त्रास होत पण जाऊन येऊपर्यंत काय त्रास होत नाही
हम जाऊन येऊपर्यंत आणि जरा आल्यानंतर तेवढा जरा त्रास होणारच आपल्याला सवय न हम् चालेल ठेऊ का मग
हां हां चालतये.